हॅलो!
हा नमस्कार!
येतोय आवाज?
हो येतोय. नवा आवाज आहे ना तुमचा.
येतोय आवाज आता.
हाता येतोय हो हो.
हम! आपण छान नाही ना थोडं इतिहासामध्ये जाऊ आणि गड किल्ल्यांविषयी बोलूया.
हो चालेल मग बोलू.
तुम्ही कोणत्या कोणत्या गड्यांवर गेलेले आहेत का?
ह मी सिंहगड वर गेलेले प्रतापगड वर गेले.
हम्म, हम्म! आम्ही ना म्हणजे घराबूनच अशी एक छानशी छोटीशी टूर काढलेली होती जिथे सगळे किल्ले होते गड किल्ले आम्ही रायगडावर गेलेलो सिंहगडावर गेलो प्रतापगडावर गेलो पुरंदरला गेलेलो. सगळे सगळे गणांना फिरून आलो आम्ही. पण मला सगळा तिथ म्हणजे. विचार विचार करण्यासारख्या गोष्टी आहे की आपण आता फक्त जाऊन बघतो त्या. ते एवढ्या वरती राहत होते. त्यांना कुठल्या गोष्टीची गरज पडली तर त्यांना किती त्रास होत असेल. म्हणजे थोडक्यात रायगडच बघा ना किती छोटा रस्ता आहे. रायगडाला चढताना पण शिवाजी महाराजांना जेव्हा तिथं. हत्ती न्यायचा होता त्यांनी कसा नेला अस. तिथ जाऊ शकत नव्हत ना तिथं. कारण की चार पाय आहे कसं जाणार रस्ता पण एवढं एवढंचात. तर त्यांनी एका हत्तीनीच पिल्लू वरती नेलं होतं आगी. ते पण. कसं नेलं होत त्याला डोली करून नेलेलं होत. आणि वेगवेगळी टोक तिथं टोक आहे चकमक टोक आहे. बऱ्याच गोष्टी बघायला मिळत रायगडावर पण बाजार वगैरे. तो बघायला मि तो नाही का. तेव्हाच्या काळामध्ये कसं कसं होतंत. सोनारांची दुकानं कशी होते तिथे त्यांचं ते असं ते नागाच चिन्ह वगैरे. ह मी असं बघ बघितल्यानंतर छान वाटत पण मग. अ त्यावेळेच्या काळात त्यांना ते बनवायला म्हणावं. त्या गोष्टीला किती त्रास झाला असेल त्यांना. पण श छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व किल्ले जिंकलेत आणि फक्त एकच आहे जो त्यांना जिंकता नाही आला, मुरुड जंजिरा. जो कि पाण्यामध्ये आहे कारण अंदाज येत नव्हता, कधी भरती येणार, कधी ओहोटी येणार पाण्याला
आणि हा आणि आपण म्हणजे असं हौस फिटल फिरायला सुट्टी मध्ये बघा अ निसर्गरम्य वातावरण, इकडे गोव्याला कोणी गोव्याला जातं कोणी मुंबईच्या बीचवर जात पण मग त्यापेक्षा जर आपण एखादा गड किल्ल्यावर गेलो गेलो तर आपल्याला हे एक चांगलं वाटत
आम्ही तर बघा शिवजयंतीला रामशेजगड किल्ल्यावर जातो तिथे दीप प्रज्वलन करत असतो. दिवाळीच्या आधी पण इथं लोक जातात भरपूरसे सगळ्यात पहिला दिवा हा माझ्या महाराजांच्या गडावर लागला गेला पाहिजे. म्हणून जातो पण मग त्याच्यासाठी आवड लागते.
हो ते तर आहे तेच महत्वाचं आहे ना खर मुलांना सर्व माहिती ते बघा गोवा, बॉम्बे जे काय असतेच तेच पण ह्यात, हो मुलं
कुठला गड माहती नाही, किल्ले माहिती नाही, मग त्याच का बरं त्याला असं म्हंटलं जातं मग का बरं शिवाजी महाराज तिथं गेले होते. आणि जेव्हा आम्ही गड चढत होतो ना तेव्हा तर मीच म्हंटली होती, एवढ्यावर का बर आले होते तुम्ही, थोडस खाली थांबायचं होत ना. म्हणजे आपला जीव हम्म आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला समजत कि किती त्रास होतोय चढायला सु द्धा आणि तेव्हा ते कशे जात होते अन् कशे येत होते मग ते डोलीतून वस्तू घेऊन जात होते बरोबर आहे की नाही म्हाताऱ्या बायका असेल तर त्यांनाही घेऊन जात होते पण मग सगळ्या गोष्टींच्या सोयी पण त्यांनी वरती केलेल्या होत्या आता मुरुड जंजिराच बघा, हा पाण्यामध्ये आहे. अ खाऱ्या पाण्यामध्ये असलेला हा किल्ला याच्यावर एक तळ आहे जिथं फक्त गोड पाणी बघायला मिळतं आणि आम्ही त्या पाण्याची टेस्ट पण केली जेव्हा पण आ्म्ही हो अजूनही तसच आहे, त्याला एवढा एवढा सुद्ध द्धा हा तडा गेलेला नाही म्हणजे खरंच माहिती का माहिती मिळवायची असेल ना तर मी तर म्हणते जावं पैसा जाईल पण ते जे माणसं सांगतात ना अशे अंगावरचे शहारे येतात त्या किल्ल्यांबद्दल त्या गडांबद्दल कसं झालं होतं काय झालं होत कोण कुठून आला होता, कोणाचा कुठून वार करायचा प्रयत्न होता. शिवाजी महाराजांनी कसं प्रत्युत्तर केलं, सगळं सगळं सगळं सांगता. आता रामशेज किल्ला दिसायला किती छोटा दिसतो. आणि सगळ्यात छोटा किल्ला. एवढ्या किल्ल्यांमध्ये सगळ्यात छोटा किल्ला, पण जेव्हा अ मुघलांनी त्याच्यावर अटॅक केलंय ना तर किती अटॅक करायला पाहिजे होते किती वेळा त्यांनी त्याच्यावर हे करायचं होतं
हो
हम त जिंकायला ते किती वेळेस आले होते. म्हणजे. सरास सरस बुद्धीने विचार केला ना तर काही नव्हतं त्या किल्ल्यावर. तरी सुद्धा मुघलांनी त्याच्यावर कमीत कमी सहा ते सात वेळा अ चालून आले गड जिंकण्यासाठी युद्ध करण्यासाठी पण अर्ध्या रस्त्यात पण त्यांना येऊ देत नव्हते खालचे खालूनच आपले सैनिक त्यांना पळवून लावायचे. एक येव इतक्या छोट्या मुलांनी त्या रामशेषच्या किल्ल्यावर शहाजींनी सांगितलेली होती ना तिथे जेव्हा आम्ही दीपप्रज्वलन केलं दिवे लावले इतकी छोटी मुलगी होती पण तो बोलण्याचा तिचा बाणा हे ना आजकालच्या मुला मध्ये ना बघायला भेटला ना तर फक्त त्याला फॅमिली म्हणजे एक कुटुंबाच जी परिस्थिती आहे. सिच्युएशन आहे. म्हणजे कल. आपण त्याला काय म्हणू शकतो. आपली संस्कृती कशी आपण जपावी तर या गोष्टी मुलांना शिकवून जपावी. त्या मुलीला तिच्या आईवडिलांनी जे पण सांगितलं माहिती हो माहिती सगितली होती म्हणून ती आपल्यापर्यंत माहिती सांगायला ती पण एकम कणखर पने उभी राहीली आणि तुम्ही बघा हे नुसता शिवाजी महाराजांचा आपला मुलगा शिवाजी महाराजांचा अ वेशभूषा करून जाणार आणि हे अ ह या गोष्टी ना मी समर्थनच करत नाही. त्याच हा मग तू छान दिसतोय दिसणारच छत्रपती महाराज होतेच सुंदर तू त्याचा लूक त्यांचा लूक केल्यानंतर तू त्या सुंदर दिसणार म्हणजे दिसणारच तेव्हा विचार करायचा का खरंच छत्रपती किती सुंदर असतील ताठ रुबाब एवढा चांगलं त्यांचा बाणा आणि एवढे सगळे युद्ध वगैरे केले तर न तुटणारा त्यांचा कणा हे सगळं मुलांना सांगितलं गेलं
बरोबर त्यांना ती पुस्तक त्यातली माहिती मिळण्यापेक्षा त्यांनी जर ते समक्ष त्यांच्या डोळ्याने बघितलं तर ती माहिती त्यांच्या काम स्वरूपी लक्षात बसतंना
बरोबर आहे आणि खरं मी तर म्हणते कधी कधी ना हे जे ट्युशन घेतात ना शिकवण्या घेततात या लोकांनी तर म्हणते जास्तीत जास्त मराठीत इतिहासासाठी शिकवणी घेतली पाहिजे कि त्या पोरांना ऍट समजेल कि आपला इतिहास कसा होता. आज आपण आहोत ज्यांच्यामुळे आज आपण आहोत. त्यांचं पूर्ण जीवनचरित्र कसं होतं त्यांनी ती जगलं कसं त्यांचं जीवन किती संघर्ष केला. तेव्हा कुठे आपल्याला आज हे मिळतय. नाही तर आज हुकुमशाही असती का हे लोक लोकशाही असती का हुकुमशाही असती हुकुमशाही मध्ये
मुघल जर साम्राज्य असत. तर किती अन्याय झाला असता ना
बापरे! मराठ्यांना तर पाया जव ठेवला असत सगळ्यांनी पण आज मला अस तान. नाने फिरतोय का फक्त छत्रपती शिवाजी महाराज.
माराज होते म्हणून.
हे खरं तर मुलांपर्यंत रुजवलं गेलं पाहिलं.
आणि ते पण बघा ना आपण संभाजी महाराजांची सिरियल लागते.
ह छत्रपती संभाजी महाराजांची. सिरियल लागते कोरांना या गोष्टी आवडत नाही कोरांना मोबाईल लागतो हे आवडत नाही. पण ही आवड निर्माण करायची असेल ना ते इतिहासाच्या शिकवण्या चालू करणं गरजेचं आहे. तेव्हा समजेल की घरच. शिवाजी महाराजांनी आहोत आणि त्याही पुुढे त्यांचं आता जस तुम्ही म्हणजे मुलांना आपण सांगू शकतो हे तर आम्ही बघितलं. त्यांच्या मुलांनी पण तेवढंच केलं तुम्हाला पण तसच करायचं आहे. म्हणजे इथ दक्ष होण्या त्यांना छत्रपती संभाजी महाराज पण कळले पाहिजे. जे ज्यांनी स्वतःच्या चिंद्या चिंद्या होऊ दिल्या. पण धर्म स्वीकारला नाही त्यांचा मुघलांना शरण गेले नाही ते.
शेवटपर्यंत बघा ना भवानीचा चार होत त्यांच्याकड
हम्म त्याच्यासाठी इतिहासातलाय छावा चित्रपट पाहिला पाहिजे. राजा छत्रपती, राजा शिवाजी पाहायला पाहिजे. यांना इतिहास समजेल. आणि मनामनामध्ये छत्रपती रुजले गेले पाहिजे. नुसत त्यांची जयंती येते तेवढं पुरत तेवढं करायच आणि दुसऱ्या दिवशी परत आहे आम आमच आम्हाला नाही लागत काही. सोडून द्यायचं ह याला काही अर्थ नाही. बरोबर आहे कि नाही.
हो.
हम्म आप.
आणि प्रत्येकना ही माहिती ह ही माहिती मिळालीच.
हम्म. चालेल ताई तुमच्या बरोबर बोलून छान वाट.
हो छान सांगितलं काही तुम्ही माहिती त्याव मला पण धन्यवाद!